हॅलो. हॅलो. हम्म हम्म.
हॅलो. हा बोल की.
फोन का केलतास.
फोन व्हय अरे काय नाही ते जाऊन आलो तंडे मग गाडी तशी लावल्या आमच्या इथच.
बरबर ठीक आहे मग काय विषय नाही.
हम्म. हिथं आता बसूलोय बघ घेऊन रात्र सरच झोप नाही.
हा हा काय करालाईस.
का ना हवं आता झोपा आल्यावरी झोपणार.
चेस खेळणार आहेस.
चेस खेळायचा आता झोपून उठल्यावर बाबा.
आता खेळणार आहेस की नाही सांग.
आता चेज झालं डोक्याच. त्यांना ती पण आता डोक्यातच चेस झाले म्हणलं रे.
हा.
पुण्यावरन यायलतो तो दोन तास ट्रॅफिक म अडकलो शान्या उन्हाच बाराला.
हा एवढं.
त्यात पेट्रोल आल त सपायाला.
हम्म हा टाकतायेत ना तुला लेका.
अरे विषय काय झालता. नाहीताना काय झाच तेजा काटा फुल दिसालता. तुला काटा चांगला आहे की आणि त्यो मधनच गेला खाली.
आ.
हा. आणि मी पेट्रोल कितीच टाकलेलं माझ मी अडीच हजारच पेट्रोल टाकलेलं कोल्हापुरात. तिकडे जाताना.
बर.
इकंड येताना मी परत कुठे टाकलं ह्याच्या इथं हाडपपसरच्या इथं टाकलं. परत ते सात आठ लिटर टाकला असेल परत
आवाज कमी जास्त यायला.
हॅलो!
हा!
सात ते आठ लिटर पेट्रोल टाकल रे मी परत.
बर
आणि मग ट्रॅफिक मध्ये सफल असं मला वाटलेलं नव्हतं. आणि पेट्रोल पं पाच उत्तर खरंच जात्याला रोडलाच होत म्हणजे खरं विषय काय झाला मी ज्या रोडला होतो मी थर्ड लाईन ला होतो मला जायला लागत होत चौथ्या लाईन ला
हो
नाही फर्स्ट लाईन लावतो मी गाडी घेऊन बरोबर. ते ह्याच्या साईड ला रे लॅम्प नसतात काय?
कालगे
आणि रोडच्या साईड ला जायला लागत होत फर्स्ट रो ला आणि काय केल्या गाडी मला सेकंड रो ला पण न्यायला इना
हा
त्या फर्स्ट रो म्हण ना गाडी पुढपर्यंत नाही म्हणलास तरी चाळीस किलोमीटर मी फर्स्ट रो मधनच गाड्या आणल्या
बरं
आणि म ते का तुझ एक लिटरची बॉटल होतीस त्या पेट्रोलची डं त्यातलं पण टाकलं उतरून काय पण आलंच सपायला.
हा
तरी नाही म्हणत अस का नाही पेट्रोल पंपच्या इथथं गेलो बघ
हा हा
दहा पंधरा मीटर वर पेट्रोल पंप असेल.
ह
च्या बरोबर गाडी पडली बंद.
हा
बॉटल नेली तिथं गेलो एक लिटर घेतलं. आणून परत घासलं पेट्रोल परत पेट्रोल पंपावर घेऊन त्याला टाकी फुल केली.
बर
असं होत विषय सगळा
हा, हा
आणि म लक्षात का आल नाय एसी चालू होत ना म्ह - माझा.
तर वाटलेलंच मला
त्यामुळे पेट्रोल सप्लायला लक्षात आलं नाय?
तेच
लय ओडते रे तरी ए सीला
ह
काय होऊन साण्याे तर ऐक ना सणारी
बग की जिऊन आलाय तरी अजून नाही म्हणले विचार कर
अरे केवढं पेट्रोल माहित आहे दहा वीस लिटर पेट्रोल घढली एसी न
हे हा हा तर तेवढं व्यायचं की एकटंच होतस का
होय कस तोी
ह हा
आणि त्यात पुढं एक ह्याचा कंटेनर होता बघ तापलेला पत्र
हा.
त्याच्या वापा यालत्या सगळ्या गाडीवर मागे
हं हं बर
जाताना आम्ही चौघ जण होतो. त्यांना तिकड सोडलं
कोण कोणा सोडायला गेलास?
हिच की आत्याला
हा हा
येताना मग मी काय एकटाच होतो रे म्हणून तुला येणार आहेस का म्हणलेलं?
हा काम होत रे एक
तू काय नाही म्हणालास. माझ्या डोक्यात आलतं.
हा.
साईड ला गाडी कुठे तर घ्यायची हॉटेल वगैरे ते आणि त थांबायच आणि ट्रॅफिक संपल की मग बाहेर पडायच इतन अर कुठ शान्या आता फर्स्ट रु म्हण मला ध्ये प गाडी काही नाही उडी कचकच त्यात हा थोडं काय ऍक्सिडेंट झालता रे त्यामुळ तिकडचा रोड बंद होता. कुठला? मेन रोड
कळाल कि
तिथ क्रेन बिन सगळ्या आणलेल्या काय तर
एवढा मोठा ऍक्सिडेंट होता
काय चार कंटेनर थडकल्यात
हं बर
तस दोनच थडकल्यात मागो माग होत तरी.
हा हा
आणि त्यामुळे ते झाले पलटी, आणि खडी तर काय तरी पसरलेली वाटत
हा हा हा त्यामुळे ते हे झालं असणार बर
त्यामुळ सगळं रोडच ट्रॅफिक इकडं आलतं
हा
बघल तिकडं गाड्या बघल तिकडं गाड्या आणि टू व्हीलरवाल्या ऐकत नाही घालतात कश्या पण
ये आवाज येईना
टू व्हीलर वालीरे
हा
घालतत कशी बी ऐकत नाही सना
हा
एकानंतर जरा का मी आरसा तोडलेलाच दिला उतरून
घालत्यात पाहिशी मधे आली लागलग तर मग परत हिच्यावर नि नाव येते ती
तेच की त्याला म्हणजे घे कसली गाडी चालवायलाच?
हा
कुठल थांबतय गेलं
अस असतय
मग म्हणलं आता आजला निघते असं वाट ना आणि त्यात रात्री झोपायला नाही. आणि तिथं थांबल्यामुळ बसुन बसुन याय लागली मग झोप.
हा का रात्री काय झोपला नाहीस?
रात्री कुठं झोपु शान्या. सकाळी ऑफिसला जायचं म्हणून यालतो इकडंच आणि सकाळ ऑफीसला जायला कुठ तेवढ्या तिकडं कितीला बाहेर पडलं माहिताय रात्री तिथं पोहोचलो अडीच तीन ला
हा.
इतन बाहेर पडलोे ते सातला ट्रॅफिक मध्ये त्या अडकलो बग
ते कोल्हापुरात येवुस तंवर ट्रॅफिक होत बघ, गाडी चालवुन वैताग आला.
त्यात कोणतरी असलं तर बरोबर बरं पडतंय रे टाइमपास तर होतोय गाडीत.
तेच की एकटाच चाल लेलो त्यात रेंज नाही तिकडं रोमन पडतंय.
तेच
कोण नाही काय नाही, दोन पावलं पुढे गेले की थांबवायच, दोन पावलं पुढे गेले की थांबवायचं.
पहिल्या गेरवर पण नव्हती गाडी न्यूट्रल वरच चालवालतो.
हम्
तेच सांगालोय ए सी नच दहा वीस लिटर पेट्रोल खाल्ली. ए सी फुलवर होता तरी पण उकडालत मला.
तापलं असणार रे सगळं.
तापलेलं म्हणजे वापा, काय सांगू तुला.
ती टु व्हीलर वरनं असतील तींची तर काय वाट लागली असेल विचार कर.
आता माझ्या साईडलाच, आता आपली एक इनोवा होती काय विषय नाही रे! ए सी बीसी असते, साईडला होती एक एट हंड्रेड
हम्
बरोबर माजा साईडलाच
हा.
ना ए सी हाय, ना काय हाय तर ताप आणि गाडीत आठ आठ जण नाही सहा जण तरी होतीतच बघ.
तीच सीझन पाक पूर्ण हे झालं असंल.
असं तसं का काय रे बाबा शिजतंय. मला असं वाटालत त्यांना गाडीत घ्यावं आणि बसवावं बघून त्यांच
म घेतलं, घेशील का नाही अ
अरे चार जण मागच्या सीटवर बसलेत मरदा एट हंड्रेडच्या
हम्म.
एक वेळ क्रेटा वेटा असती तर टीक होत ए सी तर असते रे क्रेटाला. एट हंड्रेडला कुठला काय ए सी आला.
तेच की
असली वैतागलेलीत सांगु तुला. बघायला नको वाटालत त्यांच्याकडं
तेवढं व्याच की आता.
ए सी फुलवर असून एवढा घाम यालता गाडीत पण,
हा.
नाही म्हणलास तर एसी न जरी कमी केलं की नाही गाडीत तुला माहितीच आहे की आता केव ढ तापतय
ह
ते झाडं ग. म्हणला आता का ऑफिसला जाते ऑफिस
ऑफिस घरी आलास तरी ऑफिसला जायला मापा नकोस येऊस काय?
काय नाय तिथं काही काम नाही केेलं नुसतं लॉग इन करायला गेलं. जाण गरजेचं होत रे ऑफिसवर. खर काय आता टाइमच नाही म्हटल्यावर राहूदे म्हणला
हा.
आता झोपणार बघ गरगरीत. गाडी हाय तिथं खाल् लावला चिल्ली काहीतरी चारे खाय
ठीक आहे असूदे मला काय आता लगेच काहीना नाही आम्हाला आहे काम ती झाल्यावर
अन आता फोन टाकून आला आहे सायलेंट वर झुकणार आहे तुला पाहिजे असली तर तुझ तू येऊन घेऊन जाव
ठीक आहे चालते ठेऊ का
हा हा